हॅलो हॅलो..
हॅलो हॅलो
हॅलो
हा आवाज आलाय काय?
अगं असं का आवाज यायलाय
काय
हा बोल. हा आता आला मगाशी कुठं कोपऱ्यात ठेवलेला का फोन?
नाही नाही काम चालू होत.
आं
काय चालल होता ग?
अरे हेडफोन घातलेस काय आवाज का असा यायलाय.....
अग हेडफोन घातलय एक मिनिट थांब....
एक मिनिट आता यालाय का नीट?
हा यालाय....
हा हा हेडफोनच घालय येईना
तु तुला कुठ आणि दुसरा टास्क आला नाही नव्ह...
नाही.... एकच ते प्रोफाईल टास्क आत्ता पूर्ण झालंय म्हणून आलाय तिथ....
ते ह्याला आलं नाही काय तुला तू वलिडेशन झालाय की लोक कॉक..... हेज लोकाक्षर काहीतरी आहे की..... फक्त तू फ्रेंड अ फोनला आहेस का....
होय फोन अ फ्रेंड....
त्या दुसऱ्या आला नाहीस काय ग्रुपला?
नाहीय... ते अजून मला टास्क आले नाही ना पुढचे टास्क आहेत ते.....
ह ते याव कसं माहित आहे का अ.... तेव्हा आलत का ते व्हॅलिडेशन चे टास्क कोणाला आलं नाही नाही ते द्यायलतील...
हम्म ते आय डी आणि फोन नंबर का?
नाही ते व्हलडेशनचा टास्क आहे ना ते ट्रान्स ट्रान्स्क्रिप्शनच....
ते स्कीम म्हणजे ते कुणाला आलं नाही त्यानी ते पाठवालेत नव्ह.....
हा.... ते स्किल.... ते जॉब पाठवायलेत तू..... हासकून त्याच्यावर काय वेगळंच ते वेगळं सांगालाच काय तर.....
हा.....
फक्त प्रोफाईल कम्प्लीट झालेले ते जॉब पाठवाले फोन अ फ्रेंडला... तो ग्रुप नाही पाठवाय तस.... तेनी प तेणी पाठवतत तिनी ऍड करतात.....
त्यांनी ऍड करतात....
हो आपल्याला नाही काय करायच....
म कसवी...
त्यांनी अड करतील कधी करतील का माहीत?
आता मला.... तर अजून दुसरं काय आलं नाहीय...
तू ते मॅसेज पण केेलीस नव्ह काय म्हणली?
केलेलो की नाही तिने मेसेज बघितली नाही..... मग मला मी काय?
रिफ्रेश केल्यावर मला टास्कच आला नि.... मला टास्क येणं झालता म्हणून मी मेसेज केली हो....
हम् आता फोन अ फ्रेंड आलाय नसता...
व ते रिफ्रेश केल्यावरती लगेच आला.... मग त्यानी मेसेज पण काय बघितले नाहीत.. मग राहू दे म्हणल मग मैत्रिणीला विचारल कर म्हणले आणि ते... जरा प्रॉब्लेम चालू होत की त्या टास्कचा....
हो ताज होती आहे...
म नंतर ना म्हटली... झालं सेफ झालं म्हण ते करू शकताय म्हणते टास्क आता तुम्ही
कुठं मॅसेज टाकले का ग्रुप वर टाकले
होय मॅसेज टाकलेली कपर
ग्लुकोड टाकलेलेय
हम्म कोण म्हणजे ते मॅडम आहेत का कोण आहेत
त्या माघत नाही तु सर आहे मॅडम आहे एक सर आहे आणि दोन मॅडमट कच
हो
प्रन फ्रेंडला आहेनी
हम
मॅडम आहे साक्षी सावंत तुम
हा
म ते मॅडम ॲड करत वईल् सिंगर ट अस केली तर तुला
बक्तव्यशेष टाकून आणि कुठल्या क्लासला चाललेस
मी हला लावल ग काय म्हणते त्याला आबेडकल करणे
होर
अमल खूर हा तिकड आपलं संभाजी महाराजांचा पुतळा
हा
बर त्या इतनं खाल जाते बघ खालच्या साईडला
हा
माहि का तिथं मैदान आहे म बोलवत ग तर असं फुट अ कुठलं कुठलं तर नाव आहे बलास् वीस मिनिट कॅम्प्युटरचा आहे म यता का इंटर्नशिप पण आहे ना त्या ते पण आहे का
म्हणजे काय क्लासची के मॅगमा मॅगमा
इची नम आक बन ब हममम् रक्क्षन रक्क्षन
हा माहित ना ब ते इंटर्नशिप मण आहे तिथं
हा इंटर्नशिप पण आहे खरं पेड इंटर्नशिप आहे
हम् म्हणजे काय करायचं
आपण पैसे भरायला पहिले हा म आता पाच हजार घेतलेत आमच्या द
हो
हम्म जाय ना खराब झाल्याचं काही म्हणत
काय करायचं तिरे जाऊन
पावश नाही त का घ ते शिक म्हणजे कस ते क्लास घेतम ये मामया खले म्हजे शपत आहे म्हणजेई लाव देत्पवले माशाला मणला शिकवतो म्हण मध्ये तुमच्याई काम कर
ह
वाजाली नाहीिंटक्याते का का का
काय लागलं तर सांगतो करतो म्हटलं प्रोजेक्ट होत प्रोजेक्ट काय नव्हत. चकढली. ला प्रोजेटिनतं नव्हत.
कशाला?
कच्याला होती जिकबाई. सि केलेणार पक् झालं स तु प्रोजेक्ट काय झा
नव्हतं काय आम्हाला.
ांग इंटरेस्ट प्रायझध्ये.
ल
कनाला.
काकीचा मम्मीचा.
का हे करायला ते पाणीपुरी. हा कोलखाला कोलखणाला. आणि ति मग मसा लावल्याब रायश समजा. त कोरोना घाला ना पोलीसते आवाज अडला तुझ. हॅलो!
हॅलो!
आवाज अडकाला.
याला का.
वाातचे प्रमाण वात
तेच तू इंटर्नशिप ला जाणार म्हंटलंस की नाही. तू तेशी कालेच ते जबतदलाय ते.
हो बीटेचच ग- आता बीसी करायलय नाही त्या सिलाबसमध्येध्येच सांगितल्यात ग इंटर्नशिप करायला.
म्हणजे पेड इंटर्नशिप कराय सांगितल्यात.
इंटरश्यव तमही कसली पण करा.
मतेंद द्या नने.
अ अरे ते कॉलेज करनं पण असते. कॉलेजच्या टच मध्ये जे असतात क नाही. तिथं पण इंटर्नशिप करता येते आणि तिथं करायचं. आणि त्याचा रेफरन्स तने कॉलेजला देतात काय तर असं असते काय तर.
ह
हॅलो!
अ आज बला यत. हॅलो अलाकाआवाज.
यालाय.
ह मग ते आम्हाला कसं सांगित नसता इंटरेस्टिंग. भरून या बिधम चंतिने. काय करतील काय माहीित सर्टिफिकेट फक्त
खरं त्यांना माहित तर पाहिजे तुम्ही तिथे इंटर्नशिप करायला हे.
हा. ते काय नेत आहे ना आम्हाांना काय बोलायला तिने तिने आम्हाना काय बोलाय. तेच दील सामानच.
मग तुम्ही इंटर्नशिप करालाय त्यांनी काय म्हणून देणार सर्टिफिकेट
कोण तिथटलवाले
तुम्ही आता इंटर्नशिप हा क्लासवरली.
सुरुवातीला बोलली की आमही त्यांना म्हणटलं असं असं आहे म्हणलं इंडस्ट्री चूज करायचीी आहे म्हटलं.
हम.
मग तो तीन त्या मला इंटर्नशिप म्हणजे इंटर्नशिप पण आहे म्हणला. आम् शिकवतो म्हला मी शिकते आणि तुम्हाना सर्टिफिकेट बघलं तर सर्टिफिकेटेतते मला इंटरशिं असा विषय आहे म्हणजे असं काम म्हणजे काम नाही आहे ना. इंटर्नशिप म्हणजेकसअसतकाम करत ना डायरक्टर
रे होय.
मीळ काय म्हणलं सर तुकतो म्हणला मी तुम्हाला अरे म का नि ते देतो मणला करायला.
हम.
ते करा म्हणजतेजयावर हां ते ते घेतला साडे पाच बला सांगेल.
ततकी इंटर्नशिप.
कुठलं कॉलेज आमच कॉलेज नाही बऱ्या कॉलेज इंटमिशन केरायला.
नाही काय मग सांगितली नाही.
हो. नाही आहे काय नुसताना सांगितले तुमच्या सिलेबसला इंटर्नशिप आहे. कुठं पण बघा काय पण बघा डायरेक्ट सर्टिफिकेट आणला खर पण चालते म्हणलीच.
म्हणजे असं कुठलं पण चालतय सर्टिफिकेट कुठ पण इंटर्नशिप केलेलं.
तर बाहेर नेतात पण तेे एक्स्टर्नल येत. फक्त त्यांना तुम्ही सांगा म्हणला कुठं काय इंटर्शिप केला काय केलं.
हा हा.
ह ह.
हम्.
आवाज येत आहे. म त्याल्यावर आम्ही काहीच के ना काय करणार नाही.
काय ते
काही विचारल्यावर आम्ही काय सांणार नाही म्हणलं. तुम्ही कुठण्या खरोखर आणलाय का फेक आणलाय त्यांना काहीत म्हणला खणाला.
हा.
ह. त ब मम यूज खरा्या काज बार त त्याला वली गेली तिथ म्ह तुम्ही बघ म्हटलं.
हम हम. अ.
तू काला काय कराल तीस
थेवू.
म्ह आपप कडे बारकले ना.
हो.
इनऑडिबल. आ आकठचप त्याच्यावण नाला अग बारावी नंतर झालं आणि परत जॉब ला चा लागलो ना
किती वेळा लावायचं तेेरा
किती व तू लागता किती व लागत
पाच
बार तम्ही आणि पर ह
बघायला पाहिजे आता